हॅलो.
हॅलो. बोल. वेदिकाचा फोन आलता.
खाणा ते
काय नाही. कॉलेज काय करणारेस? कुठं करणारेस? कसला आवाज यालाय?
कसला?
आवाज फॅनचा.
फॅन चालूय की.
एवढा मोठा?
आवाज यालाय तेवढा.
हम्म हम्म. कॉलेज कुठे करणारेस? काय करणारेस? असं तेन विचारालती.
बरं. आणि
आणि काय? हम्म.
आणि काय म्हंटली?
काय नाही म्हणली. ती पुण्याला घेणाराय.
पुण्याला? तिला पर्सेंटेज चांगलीयेत सोड.
हम्म. नव्वदेत ना?
तुला माहित आता.
म तुला कस माहिती चांगलेय?
तूच म्हंटलेलंस की चांगलं पडलंय सगळ्यांना.
नव्वद पडल्यात तिला.
हम्म हम्म.
चांगलं पडल्यात. ती म्हणालती मी अभ्यास केलो नवतो, तरी पण एवढे चांगले मार्क पडलेत. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.